बोला ना
झालं का चहा पाणी?
तुमचा, आवाज इतक कमी येतो आहे.
अगं, प्रॉब्लेम आहे. म्हणजे? आवाज पण फुल आहे. त्याचा
हा...
न त्या. आवाज कस काय ना. कोण
दुसऱ्यांना पण य प्रॉब्लेम होऊ लागला का? क मालच होते.
दुसऱ्यांना पण ह्योचं हे. एखांद्यावेळेस आवाज ये तो नाही तर, लगेच जातो हां.
पहिले तसच झालं, म्हणूनच कट होऊ लागला. मंग तो
हा.... मी, तेरी बाय रेल वर का आता बाहेर गेली मी आता.
बाहेर आहे का? तम्ही
हा...
ते ना नेटवकि शुरधाख होत. कधी, कधी, आता एका वेळेस किती लोक बोलत ना. त्याच्यावर
हा... हा... मग ते आ कस आहे. तुझं झालंला माझा. माझ झाला. दुसऱरायचं मग तू चालूच आहे ना
चालूच आहे ना. एक एक वेळेस किती लोक त्या ऍप मध्ये बोलत आहे ना.
हां.. तेच आहे. नग त्यामुळं हे होत असेल. ते
कधी, कधी, सर्व्हर डाऊन होते. कधी रेंजचा प्रॉब्लेम होते. कधी, तर कॉलच लागत नाहीय.
कॉलच लागत नाही. म्हणून, ते कॉल नाही लागले पण बाद होऊन जातं ना.
मगला की शून्य दाखवते ना. तो
हा... ना आ.....
ते साक्षीचा आणंटीचा तसल होतो.
ह.... ना
अ.. छाय, ताईना तर तसच करून दिलं. म्हणे, मी रिफ्रेश, रिफ्रेश, केला. सबमिट, सबमिट झाला म्हणे तो.
ह मुब
उजू काय झालं. तुमझ
येऊ लागलं का आवाज
हम्म... हा आता येऊ लागला ना.
हां... रे चहा प्यायला.
या.. या... स्वयंपाक कधी करता का तुम्ही
आता कररात लाग. स्वयंपाक चा आपनी घेतली स्वयंपाक कररात लागलं.
लगेच...
हा... कोणते एरिया अ राचुप पुणेन
आमिकडवा
हा...
तुमचे भाऊ ते हडपसरला राहते ना
हा... ते कितीक लांब तघून.
लांब आहे. इथून इतकं बी लांब नाही आहे, म्हणजे? जवळच आहे आम्हाला.
हा,
हा, आमचा एरियाचां आपला काडपसार लागतो.
हा, हा का,
ए क्या, त्यांचा हुंन स स्वतःच आहे ना.
हा, स्वतः इथेच दुसरीकडे पण इकडं भाड्यानेच राहते. दुसरीेकडे राहते नाही स्वतःच्या घरात नाही राहते.
नाही का बरं वो.
ति मुलाची शाळेची सोय नाही नाही एक जण राहत एक जण नाही राहत.
हम्म हम्म,
हम्,
भाड्या दिलेल मग.
हा, ते भाड्याने.
इकडच बाड काढायच आणि तिकडे करायचं मग काय स्वतःच तू.
हा, स्वतःचच होऊन जातो.
हा, इकडून येतो तिकडून जातो.
हा हा, तूम्हाला किती भाडा आहे.
आम्ही ज्या घरात राहतो क या घरचा मालक पण तसच करतो. म्हणजे आम्ही जिथ राहतो तिथ लिप नाही ना.
हा हा हा,
म्हणजे काम चालू आहे लि तिचा. मग त्याला ना लई हे होत होतं त्या दुसरे. तिकडे घर घेतलं आणि आमचा भाडा काढतो तिकडे भरतो तो.
हा का,
हम्म,
तुम्हाला किती भाडं हाय इथं.
सहा.
''हां'' किती रुम आहे. ह
सहा हजार रुपये परत लाईट बिले साहशे आठशे. लाईट बिल येतो आम्हाला.
हा का,
हम्म,
भरपूर पडत ना.
सात तक ना तो.
हा,
तरी पण चांगलंय कोणा कोणा आला दहाान पंधरा वीस.
मग ते रूमा पण मोठाल रा त्या घर पण भारी.
नाही आमचा रूम खूप मोठा आहे. आम्हाला वन बीएच के म्हणजे आम्हाला एक बेडरूम आहे. हॉल आहे किचन आहे टॉयलेट बाथरूम आहे मोठं घर आहे आम्हाला. पण फक्त एक इतका लिफ नाही आमच्या बिल्डिंग मधी.
किवे ताळा्यावर राहते बोलली ''हां''
व्हॅल्युशन कमी झालं मग लिफ नाही इथं.
हा
का नाही तर एकाच रूम घ्यायला वीस आणि पंचवीस हजार रुपये लागत्या.
हा हो का?
इ इथे ना इतके भाडे पन्नास पन साठ साठ हजार रुपये फ्लॅट ला भाडे
हा हा का?
महिन्याचे
हाव.
आणि परत पाच पाच लाख रुपये द्यान सहा लाख द्यान पाच लाख द्या म्हणजे मग एरियाचा फरक पडतो सोसायटीचा फरक पडतो मुलांना खेळायला जागा राहती ग्राउंड राहतो
हा
आसा
हा हा.
आपल्याकडे ह हा आपल्याकडे ना सगळं फुकट आहे खेळायला जागा आहे सगळं आहे.
हा. तुला स्वयंपाक करायचा असणार? एक दुसरीला आणि एक नर्सरी सिनियर के जी ला
आत्ता टाकला का?
आणि गेल्या वर्षीपासून जातो तो.
जातो का कुठे?
काठशिवरीला काठशिवरीला हा चांगली आहे ना.
आपल्याकडचे लय पोरं जात्याती
हा.
काठशिवरीला.
हम्म.
दोन शाळा आहे का तिथं काठशिवरीला?
दोन तीन आहे शाळा हा दोन ये त्या ना
आपल्याकडे दोनच येतं वाटतं.
हम्म.
हे ना एक मोठी गाडी येती आणि एक लहान येती.
हम्म तसं आपल्या गावात चार पाच गाड्या आहेत त्या गावातल्या.
आपल्या गावात त लय शाळे गाडे येतंय एका ती अंजणाचीय ती
हा.
एक ही काठशिवरीची परत अ काठशिवरीची एक येती.
काठशिवरीच्या दोन आहे.
दोन आहे हा ना एक कोणत्या गावाची येती बाई खुलताबादची ती वाट त हा
पण काठशिवरीची चांगली शाळा आहे म्हणे सीबीएससी ला आहे का? सीबीएससी पॅटर्नमध्ये नाही का
हा
दोन दोघी पण का
हा दोन्ही पण आहे
काय डोनेशन आहे नवीन
मोठ्याचे पंधरा आहे लहान्याचे बारा आहे
आता वाढलं ना पुढं, पुढं
आता वाढलं ना म्हणजे आता गेल्या वर्षीचेच होते त्यांच्यात या वर्षी वाढतेन
हा दोन, दोन हजार ना का हजार, हजारन वाढत ना
दोन, दोन हजार, हजार, हजार वाढतं
आता इथे आमची पोरगी टाकली आमच्या पोरगीला आ बावीस हजार रु तेे तिसरीला आहे ना ती
हा मग शिक्षण पण चांगलं असेल ना तिझ
हा शिक क्षण पण चांगलय
हा
शिक्षण चांगलंय
हा
पण जवळ आहे ना रिक्षाच भाड वाचल ना खालीच आहे ना शाळा हम्म गल्लीतच हे जायचा याचा ताण मिटला रिक्षाच भाड वाचल
हम्म
ह
इथे एक, एक किलोमीटर ला आठशे, नऊशे रुपये घेत्या महिन्याचे
ते पेट्रोल डिझेलचे पण जास्त भाव वाटले ना ग
हा नाही मागच्या वर्षीच आमची पोरगी होती ना एक दीड किलोमीटर लांब होती इथून दीड किलोमीटर होती ते नऊशे रुपये का आणि आठशे रुपये भाड घेत होत
ह
ट्राफिक लय असती न तर एक, एक तास लागतो ना जायला
त्यामुळेच त्यामुळेच मग जास्त होत ना
अजून काय चालू आहे तुम्ही कोणी कोणाला फोन लावत होते
नाही हेच अंजलीला त्या तिच्या अंजलीच्या जाऊला
ह
तुला केला तिला साक्षी ला केलता एक
हो का बरेच कॉल झाले मग तुमचे
हा.
तुम्ही परत- परत लावला असाल मग. अंजलीताईला न जावबाईला.
नाही ना. त्याला एक जावबाईला एकाच वेळेस लावला. आणि अंजलीला दोन वेळेस लावला.
हो, का? अंजलीबाईचा तोंड दुखत असेन बाई, दिवसभर. असन. दिवसभरापासून बोलती ती.
हा मग, आता ते
पंधरा का वीस झाले आता त्यांचे? पंधरा झाले वाटतं.
हा, का?
हा म्हणे बाई काई, केवळ लोक बोलती म्हणे. एकदाच संपले का, डोकं उठत म्हणे.
हा. मले कर नाहीत अंजलीताई. जावान करीन मी. हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येत नाही म्हंटल. कट झाला काय? हॅलो.
हॅलो. हॅलो.